तो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला ना.
येऊ राहिला का आता आवाज?
हा.
आता झाला आहे ना बंद?
काय गेलं?
बंद झालं ना आता?
धाव ना. आवाजच येत नव्हता.
हॅलो.
हॅलो. बोला ना.
झालं म्हणलं बंद अहो सेटिंग मध्ये काहि तर प्रॉब्लेम व्हायला त्याचा.
हा का?
हा मी पहिल्यांदा तुम्हाला कॉल केलते त्या सेटिंग मध्येच घुसेल होते. आता मी कॉल केलता ते सेटिंग मध्येच घुसले होते. ते आपोआपच बंद झालं.
मग साऊंड ला पाहायचं ना आधी काय झालं.
हम झाल आता क्लियर.
म्हणुनच आवाज येत नव्हता काय?
हम्म ते कवाच वरती दाखवतो तुमची सेटिंग चुकीची म्हणून दाखवून राहिलते दोन, तीनवेळेस म कुठं लक्षच नाही गेल ना.
हम हम.
जाऊदे आता शेवटचा कॉल राहिला.
अरे हा शेवटचा आहेत मग.
हा आ
आज दोन झाले ना? म कालचे
अ काल रुपालीले केलता ना म्हणलं तुमच्या फोनवर केला म्हणून काही प्रॉब्लेम ये असं असणं तर रुपाली ले एक कॉल केलता न मी काल.
हम.
तसच होत होत.
तुमच्याच फोनचा प्रॉब्लेम होता का?
हम काहितरी फोनचाच प्रॉब्लेम झाला
मी हॅलो हॅलो करुण राहिला मग सांगायचं की मी सेटिंग सुधरू राहिला म्हणुन
कळलच नाहि मग ते इन कुर्रु कुर्र कुरु कुर समोरचा आवाज बेतना होता ना
हं हं बाकीचे कोणाला लावले
हा
बाकीचे कोणाला लावले
आवाज लयचं बारीक येऊन राहिला
बाकीचे कोणाला लावले म्हणल फोन
बाकीचे काहीच कोणाला लावले असेच गेले पहिल्यांद तुम्हाला लावलं ते पहिला काही उचलल्याच गेला नाही दुसरा उचालल्या गेला काल बी तसच झालं रुपालीला बी तासच झालं पहिलं उचालल्या नाही गेला दुसरा उचलल्या गेला मग तेच आशेच संपून गेले आणि पहिले तर ते दहा पंधरा जे येल होते ते तर आ नेटवर्क इशू काय इशू आता त्या त्याच्यातच कायच झाले
अरेद्या
अ दोन चारच झाली
अगोदर कॉल करून सांगायचं
हह नाही होत मला सांगितलं नव्हता का अगोदर कॉल करून बिक काल बी सांगितलं होत आज बी सांगितलं तरी तसं होन गेले होते पहिले पहिले कॉल
आज उ कला नाही का उ कला ना आज भी
पहिला न उचचाललं ना
हो चलला ना
अ नाही ना पहिल्यांदा ते कटवून गेला मग नंतर कोण दुसऱ्यांदा उचलला नाता अतिस राई
नाहीऊ
आ तुम्हाला ते आलाच नाही ते काल नव्हता आला पहिला कॉल केला नाही काल नव्हता आला का
हा हा
तसं चालतंरी
कोलालाच नाही मला अन पण आला मग तुम्हाला म्हणल चालू ठेवा म्हणल
हा हा
आणि मग त तो चालू ठेवला हम्म हम्म
हम्म
मल गेलीच ने ममी
गेला स् नाहीह
हा हा मम्मी जी आला वापस आल त
हह
वापस आले होते
हा का पाऊस चालूच त्याच्या म मग काय
हा
हम्
गेली दुकान पोन वापस आल ते मी
ह का
हम
मी गेले नाही आज या पावसामुळे
त्या म्हणजाणी घरी
हा
मुगपसलम
पावसान बी काय तिकट आणखीन वरलाण चिडचिड झाली अस ना आता
हा नाही मी असते त मग झाला असते आमची बाात
बाकी राहिले का मग?
मत राहीलेच ना आज.
म होईन मग द मला. हा हा.
केव्हा आवरते रे ही.
हम्म चालू होता काय? हे ये पण आपण बारीकशी थोडी ओरडली.
हा येवून राहिली चालूच होते अजून काही
ह आव पंधरा वर्ष झालं? काय झाले म?
तुमच्या घरात रेंज कमी काय गं?
आ
तुमच्या घरात रेंज कमी वाटत.
नाही घरामध्ये रेंजचा बी मोठा प्रॉब्लेम आहे रेंज नाही राहत नाही त्याला एअरटेल च्या कार्ड ला रेंजचा प्रॉब्लेम आहे. जेवला आहे. माझं एयरटेल आहे ना त्याच्यामुळे हम्म.
जिवाचं घेऊन घ्यायचं?
कराच आहे पण मग ते अ ज करायचा टाईम आला का ते बॅलन्स संपत संपत आला का ते लई संपून जात पुढच्या का? मग कुडक्याला जाता असन जरलं तेई. त्या दोन, तीन दिवस अगोदर लागत मग. ते चांगल जाऊजाऊस तर बॅलन्सच संपून जातात.
हो एअरटेलचं काही खरं नाही आपल्या गावात.
हम्. चालतच नाही माझ तर लगेच चालतच नाही घरात तर बिलकुल नाही चालत.
ते असं वाटत पैसे टाकून ना फायदा नाही त्या पाण्या
ते तर आहेच. हेंना न्या हेंना न्यायला एक तास
कोणला?
सोनूला आणि ताईला
मला काय माहिती बाई?
हा व का?
ते आताच तेच तस नव्हते.
हा जास्तीत जास्त चेक कराव रे.
हा आता आपण काल म्हनायचं. करते तर कर नाही तर नको करू.
अ हाव ती येवी आहे ना पण मग मागचेवी त्या म्हणल्या, काग मागचे आले नाही पैसे? आता कायला करायचे?
जास्त बोलायचच नाही. आता सोडून दिलं ज्याला करायचं वाटलं करा आपलं सांगाचं. त्या मॅम
हा तेवढा आहे.
आता काही म्हणल तो कोणत्या गोष्टीत दम सबुरी घेणे.
दम तर लागतोच गड्या.
हा.
हम् दम असलो दम.
पण मग ठीके ह्या टास्कचे नाही आले पण जर येणाऱ्या टास्कच काल नुकसान करून घ्यायचं अस म्हणण आहे मग.
काय आहे?
अता यचनला जौद्या पुढचं जे टास्क आलं त्याच्या पर्यंत आपण बाजूला नाही राहायचो ना
हा मग पता ह
म मग
ह येनच म काय ब्यालनस सुर्तीलल ना
कष्ट करायच आहे का थकाचं एक त्याच्यात काही
काहीच नाही बर गप्पा मझच्या माहिती भीतीी एकमेकीची
मग बसल्या ठिकाणी जिवार याेतं तुम्हाला मग आता काय
ह ह तेवढं आहे
आमच्या मम्मीला बी नव्हतं येईल आता त्यांना येले त्यांना फोनच झा आलं बी तानालं
हा हो का
हम्म.
हम्म.
मला दुसरं येयेले त्यांनला त फोन चे आले त्यांची फोन करण्या आधी
ह् का?
मी जर बसले ना त सारे फोन लवून घेईल.
हा तेवढ आहे.
मा जोवळ नमर भरपूरे ना.
हम्म तोंड माझंबी दुखत नाही पण मग हे असय नाओ मी मागच्या एका दिवसातच केलते कंप्लीट.
नाही ना म तसं बी नाही चालत एका दिवसात त्यानच नाही कमीत कमी तुम्ही दहा कॉल केले पाहिजे. ह
हाव का?
मी आता यांचं वाचलं ना ते. टास्कची माहिती देत्यान ते आपल्याला त त्यांच वाचलं. त्यांचं म्हणये दिवसात तुम्ही दहा कॉल केले पाहिजे.
हा हा.
आपण दहा बी नाही करीत ना.
आपण करतो कधी नाही करीत. करतो कधी नाही करीत.
ह म पाईल्या बायाच तसच झाल.
तसंच झालं ना त्याच्यामुळेच मग ती
अण काही काही कॉल तशीच सबमिट. अण काही काही कॉल तशीच सबमिट होऊन गेले.
हा.
तस यावेळी सबमिट नव्हती व्हत.
हा.
का झालते तुमचे.
झाले तसे बी तसे बी झाले एक दोन झीरो याच्यावर बी.
मा नही झाले बाई.
तुम ते पहिले पहिले केले ना त माझ फोनचा प्रॉ्लेमे थोडाफार त्याच्यामुळे होउरायला.
नाही हो माझे समजा कोण फोन बि नही उखले ना.
हं. नि माझ झाले तसबी सबमिट होऊन गेले.
हम्म- हम्म -हम्म.
हम्म हम्म.
मला तर कालच बेचाळीस रुपये आले.
ह.
माला कालच बेचाळीस रुपये आले.
हाव का? झाले मग हाव ना, याच्यावर पहिले काही काही ला सहा सहा हजार. चार, पाच- पाच हजार रुपये येईल म्हणलं बाई आपल्याला आताशी दोन हजार दोनशे रुपये.
मग ते तिकडच्या बाया हायत्या आपल्याकडच्या बाया नाही ये.
आपल्याकडच्या नईत्या बाहेरच्या ना.
हा पण ना त्यांना टास्क जे त्यांचे तेच आपले चालूये. आता ती, त्याच्यात आता ती एका बाईन रिप्लाय केला का ती म्हणती ना रेकॉर्डिंग जितकी करावं तितकं अनलिमिटेडच येऊन रायल म्हण
हा हा.
अ तिच्या सोबते मी माबि तेच चालूये.
हाव का, हम्म नाही मग तुम्ही पुढच्या हेच्यात ना ओ आम्ही मागच्या हेच्याते ना.
हा. तमये आता ते चालू ये, मता आमच्या मम्मीलाबी आता आल कॉलिंगच. म आता मम्मी भी तु तुमच्या बरोबरच्यान आमच्या मधल्या हेच्यातल्या मम्मी तुम्ही शेवटच्या याच्यातल्या मम्मी मधल्या यच्यातल्याय.
हम्म.
हम्म... टाइम झाला असन.
हो पहा लागला कॉल नाहितमग नाही तर मग दुसऱ्याला लाव, का झाले.